हॅलो हॅलो हा येतय येतय मला आवाज येतय तुम्हाला आवाज येतय माझा हॅलो
काय म्हणते काय म्हण येत आहे ना गावच बोल ना
हॅलो अरे ऐका तर हा मी म्हणत होती आता नाही का ह अरे ऐका तर पूर्ण स माझं ऐका मग तुम्हीच बोलव ना हा तर ती काय म्हणत ती तुम्ही माझ्यासोबत पार्लरला चालता का मला थ्रेडिंग करायची आहे
ना मी मला पण नाही का वॅक्सिन करायची आहे
हा सेम मला थ्रेडिंग वॅक्सिंग करायची आहे कारण आता ते माझ्या भावाचं लग्न आहे ना
हो का हो मी पण जाणार आहे ना आता शाळेमध्ये थोड कार्यक्रम आहे मला पण त जायचंय मी पण थोड वॅटस वगैरे करून घेते म्हटलं प्लकिंग वॅक्स येते ना मी कधी जायच सांग
कार्यक्रम आहे बघू कधी जायच तर
आता नवीन नवीन शाळा चालू झा ना त ते हम्म त्याथ सगळ्यांचं स्वागत करायचं ठरलंय आता आताल का ना
अच्छा म्हणून तुम्हाला रेडी होऊन जायचंय
हो नवनवीन मस्त नवीन साडी वगैरे घालायची आहे चांगली मस्त फॅशनमध्ये झा ते
अच्छा तर मग तर तुम्ही साडी वगैरे पण घेतली असेल नवीन दोका का जा म गष्ट
तू तुलायकण ती साडी वगैरे घेईन मग मी ब्लाऊजचा तर काही विषयच नाही ब्लाऊज तर मी एका रातीतून शिवून टाकते
हो ते जरा आहेस तुम्हाला तर तस एक दुसऱ्यांच्या हाताच आवडत नाही
मग ब स्वतः क त्याशाठी मशीन काम शिकली सवण्यासाठी शिकली म्हणून मला काही टेन्शनच नाही दुसऱ्यांच्यािवा गरज नाही पडत
हा ते गणित तुम्हाला तस दुसऱ्यांच्या हाताच आवडत नाही ना
नाही आणि तू पण करून घेण ग एखदाा याचा पार्लरचा वगैरे कोर्स करून घेण आपल्या गावामध्ये तिथे म्हणजे आपल्या सॉरी तुझ्या गावामध्ये तिथे हे नाही आहे ना पार्लर वगैरे नाही टाकून देशील एखंद
हो बघावं लागेल म्हणजे आता असं काही असं काही प्लन वान आहे नाही बट बघू आ
खूप काहीतरी पैसे उठते मस्त
हो म्हणत असं तर आहे पार्लरच्या याच्यामध्ये कमाई तर क का
आणि तुला ते थोडस वॅक्सिंग वगैरे ह तुला काय ते मग बाकीच बाकीच शिकून घ्यायचं आणखी
हो आता म्हणजे च राहावं लागेल का मम्मीची तब्येत मस्त आहे तुमची
ते काय करताय काकू
मग ती गेली आहे बाहेर गेलीय बाहेर गेलीय बाहेर
आली तर सांगशील तिला विचारलं म्हणून त्यांना हं आधी तर सांगशील म्हटलं त्यांना मी विचारलं म्हणून हो का अग हे
त्या मध्ये तुमचा आवाज अटकत आहे खूप
आली मी रेंट मध्ये पण थोडं पाणी चालू आहे इकडे पाणी चालू आहे त्याच्यामुळे नाही
हा अच्छा ओके हा ते आता पाण्यामुळे रे अ न नेटवर्क कनेक्ट होते डिस्कनेक्ट होते
हो पाण्याचा मोसम आहे ना
हा पाणी चालूच आहे का तुमच्याकडे
का ना त्या त्याच्यामुळे
हो काय तरी पण आणखी तुमचा आवाज तसाच झाला अरे नाही तुमच्याकडे पाणी नाही बट तुमचा आवाज अटकत आहे
मग माझा ही मोबाईलचा वगैरे इशू असेल कारण त्या नी मला मोबाइल आहे ना खाली फेकून दिला होता स्पीकर चा वगैरे इश्शु असेल
हा असेल मेबी तस काही असेल तुम्ही फोन एक वेळा चेक करून घ्या तुम चा
हो मी नेते दुरुस्त करायला टाकीन मग नंतर काय वेळच नाही भेटत जाायला कधी
हा तुमची शाळा वगैरे काय म्हणते
माझी शाळा का माझ्या मुलीची शाळा
अरे तुमची तुमच्या मुलींची
माझ्या मुलीची शाळा खूप छान आहे मस्त जाते ते शाळेमधून आल्या नंतर होमवर्क करते आणि त्रासही देते ते आता अभ्यास करताय तिजा मं मैत्रिणी सोबत मोठी झाली ना आता ती आठ वर्षाची झाली ना
हा चौथ्या वर्गात गेली असल मग आत
चौथी चौथी मधी ना चौथ मधि नाय न ग तिसरी मध्येच आहे ना पुढच्या वर्षी जाते न.
अच्छा हो का खूप मोठी झाली तुम ची मुलगी तर
अ म आता उद्या आणते ना मी तिला सोबत उद्या बघशील मग
हा उद्या मग कुठे जायचं साडी घ्यायला मांधनामध्ये जायचं की सिंदूरमध्ये जायचं.
अ मानधनापेक्षा तर सिंदूरमध्येच छान छान साड्या मिळतेत सिंदू सिंदूरमध्येच बघू आपण.
अरे नाही मानधनामध्ये पण चांगलं कलेक्शन आलेलं आहे. सिंदूरपेक्षा म्हणजे नवीन कलेक्शन आलय तिथे.
हो का पण मांधणा मला माहिती नाही ना कुठे आहे तर
अरे पण मला माहिती ये ना कुठे ये तर आपण जाऊ ना. सोबत
बजेटमध्ये मिळतील.
हा म्हणजे आता त्या आपल्या आवडीवर असत ना आपल्याला जर आवडली तर पाचशे सहाशे ची मि ळते नाहीतर पाच हजार आणि सहा हजाराची ही मिळते.
प तेवढी जास्त नाय घ्यायची पाचशे सहाशे लयच लय आठशे पर्यंत ठीक आहे. हजार दोन हजार एक खूप जास्त होते.
आप म्हणजे आपण एक्सप्लोर करू दोन तीन दुकान जे जिथे ब बरी प्राईज वाटली तिथे जाऊ.
हो आणखी बाकी मज्जेत
हो बाकी तर मजेत ये.
तुझं काय चालूय तू तू वगैरे जात नसत कॉलेज ला
माझ्या कल माझे सध्या पेपर संपले आता आता मला सु ट्या आहेत.
हो का
हा आताच माझे फर्स्ट सेकंड टर्म चे पेपर संपले.
हा हा
आणि आता सुट्ट्या लागल्या आमच्या कॉलेजला तर दोन महिन्यांच्या सुट्ट्या य आम्हाला
मग दोन महिण्यात ट्या आहे आता दोन महिन्यामध्ये पार्लर करून घे ना होऊन जाते ना एक महिनचाच कोर्स असते पार्लर.
हा करावं लागेल म्हणजे आता इकडे कसंय च्याकडे चांगले पाल म्हणजे ते शिकवणारे चांगले भेटत नाही ये मी सो शोधतये.
अगं जिल मला माहिती आहे ते जिल्हास्तरीय जिथे जिल्हा आहे तुमच्या गावात तो जो जिल्हा आहे ना तिथे जायचा आणि तिथे विचारायच आर सि टी मं आर सि टी म्हणून त्या आर सिटी मध्ये मुक्त शिकवलं जाते मस्त सकाळी दहा वाजता जायचं संध्याकाळी पाच ला यायचं. आणि जेवण वगैरे त्यांच्याकडेच फ्री राहते आणि पार्लर मस्त आपला शिकवते त्यांचे मॅडम राहते त्यांचेच प्रोडक्ट राह हा ते छान शिकवते. मस्त हा रोज जायचं एक महिना
अच्छा म्हणजे आता बघावं लागेल मला जाऊन असं मला माहिती नव्हतं बरं झालं तुम्ही सांगितलं तर.
आयन जिल. गव्हर्नमेंट थ्रूच आहे ते महिला बचत गटातर्फे. गटाचेलदाच गट तुझी मम्मी वगैरे आहे का गटामध्ये.
हा माझी मम्मी आहे ना गटामध्ये.
हा तर मग जे तुम तुमच्या म्हणजे. तुझे मग मी ज्या गटामध्ये आहे त्या गटाची जी आय सी आर पी आहे ना त्यांना विचारून बघा च आर सीटी कुठे आहे म्हणून. सांगतील मग.
अच्छा ठीक. अच्छा अच्छा जाऊन बघावं लागेल मला असं काही माहिती नव्हतं असं काही असते बा म्हणून. मला वाटलं प्रायव्टच असते की काय.
नाही नाही मग असं गव्हर्मेंट. पण राहते आणि नुसत पार्लरच म्हणून नाही तिथे खूप सारे. आहे शिवणकाम आहे आणि विणकाम आहे. म्हणजे असे नथ बनवायचं दागिने बनवायच सुद्धा एक दूध डेअरी आहे खूप. से प्रोडक्ट मला माझ्यारा. आर सी आय पी आहे. त्यांनी सांगितलं होत त्यांनी सांगितलं होत आता मी गटामध्ये झाली ना तर त्यांनी माहिती देत. राहते की इथे जा तिथे जा म्हणून
चांगलं आहे ना असं.
तुमच्या गावचे जे कोणी आय सीआर पी आहे त्यांना विचारून घ्यास.
हा विचाराव लागेल आमच्या गावामध्ये तर अस. काही सांगतच नाही कोणी कोणाला.
विचारायचं जाऊन तिथे.
हा आता विचारावं लागेल. मम्मीला सांगावं लागेल ना विचारावं लागेल.
तुझं पार्लर होऊन जाते मस्त पार्लर झाला का मग मुफ मध्ये मी. जाईन तुम्हाला करून देतील एखाद्या वेळेस.
हा म्हणजे तुम्ही फ्री मध्ये काय काम होईल ते बघत.
अ माझ काम भागेल मस्त मी ना मग मस्त अ. स्ट्रेटनिंग करीन. मॅनिक्युअर पेडिक्युअर करीन, फेशीयल करीन सर्व करत जाईन तुझे प्रोडक्ट आहे तू. माझी व्यवस्था करू त्याचा बसाज वगैरे.
हो त्याच रिएक्शन विएक्शन झालं तर मग मला काही म्हणायचं नाही भाई.
नाही नाही नाही त तुला कस्टमरची गरज राहते नवीन नवीन बीच येऊन बस.
हा वरते नवीन नवीन अस. ना आपलं ट म्हणजे गलात विलात झाला तर मग ते सुजान विजान आली. तर मग मला काही म्हणायचं नाही भाई
नाही म्हणणार मी माझी जिमेदारी मला बक्स मध्ये तर खे भेते ना मस्त गोल्डन फेशल त्या
प्लॅटिनम वाला देऊन बेल
अरे पण पहिले आधी श श तू पहिलं क्लासेस तर आणि पार्लरपर्यंत फेलर्यंत जात आपण
अरे ते काय इमॅजिनेशन मध्ये बोलायला काय जात.
नाय पण तु तू खरंच पार्लर करून घे खूप फायदेशीर आहे तुला स्वतःला पण मस्त मेंटेन ठाक.
हा मेंटेन ठेवायसाठी काय? आपल्याकडे चेहरा खराब आहे पूर्ण.
बरं ठीक आहे मग मी काय म्हणते आता खूप वेळ झाला स्वयंपाक करते ठेवा.